हॅलो. नमस्कार गीता ताई.
हा नमस्कार.
आवाज ऐकायला येत आहे ना बरोबर.
हो येतोय ना आवाज?
हो येतोय काय करत आहे.
काय नाही ग बसली होती. रीमा फोन लावलो. रीमा सोबत गप्पा छप्पा केला. काय नाही बसली ये.
बसली आज काय काम केलं का.
आज का माझं ते वडगावला आरोग्य तपासणी होती ना वडगावला गेली होती.
वडगावला गेली होती. म्हणजे तुझ कोळपांढरीच्या भागामध्ये वडगाव पण येत.
हो पाडा आहे ना ग आमचा. हा आमच्या पाड्याला एक संगणवाड्या आहे. वडगावच येतं आमच पाडा आहे ना आमचा हा.
हम.
हा.
त्याच्यामुळे.
आमच्या इकडं मराठी शाळा एवढीच आहेत. ग्रामपंचायत. पण आमच्या तिकड म्हणजे. आमच्या तिकडच आहे ग्रामपंचायत सुद्धा.
ग्रामपंचायत पण वडगाव ला आहे कोडपांढरीची का. म्हणजे जस आमचं हे गोडलेपाड असं आहे तस.
हा तुमचं पण तसच आहे का?
हो गोल्डे पाळाच आमचं पण इथं धरलं जातं ना. या भागातच चांसयली. तस ग्रामपंचायत पण इथलीच असते. त्यांची आणि. सगळं इथच भाग आहे. तो एक.
हा आमचं पण वडगावला जावं लागत. सगळं वडगावलाच आहे. मग आमच्या पाड्याला तर आमच्या इकड ना म्हणजे तीस तीस एक. ग म्हणजे गरं आहे, पण आमच्या इकडे आमच्या पाड्याला अंगणवाडी सु नाई आहेत दोन कोड पांढरे आहे, ना दोन पाडे आहे, आमचे तिकडच्या पाड्याला आहे, ही अंगणवाडी आम ती सहा नंबरची.
असं का मग इकडचे आणि. तिकडचे पण एकाच अंगणवाडीत नोंदले जात असती
हो एकच म्हणजे तिकडू म्हणजे एकच आहे, तिथंच आहे, ना इकडचे मग पोर.
हा हा
इकडची मदत निस बाई इकड आणते आमच्या पाड्याच्या मुलांसाठी. म्हणजे इकड आणून आहार वाटत्याती हा.
म्हणजे दोन पाडे आहे ती.
हो दोन पाडे आहे, ना ग आमची इथं हा.
हम्म. मग तुला तर मग कोडपांढरीला पण आणि वडगावला पण यावं ला डबल होऊन जात असेल फेरी तुझी तर
कदि, कदी तर मला गाडी नसते तर मी पाई, पाई पण जाते दमून, दमून जाते सगळी.
मग लांब पडतं काग तिथून तुला यायला.
हो मग थोडस लांबजाय ना ग.
हा त्याच्यामुळे.
पण काय नाही आता ना मला सवय लागली ना आपण आता रोजचच काम कराय चेच आहे, आपल्याला तर जावज लागत.
हा मी पण आता रंजना मॅडमशीच बोलली त्यांच्याशी बोलणं झालं मंग सोनाली. मॅडमांना कोल करून पाहील पण त्यांनी मंजे कोलच नाही उचलला आपला हाय सादा कोल. नच केला होता, मी कारण आमच्याकडे पण व्हिजिट येणार सांगत हो तिरंजना मॅडम आज गेले होते, ते मलगाव ला.
हा.
आणि तिथं त्यांचं जवड जवड. फाम भरण्यास सुरुवात झालेलीय पण जवळ जवळ आता मालगावच तर भ लस गेलेलेय सांगत होती ती.
अस कसलं फाम.
हे म्हणजे. ते किचन गार्डन दिलेले आहे, का पॅड दिलेले आहे, का त्यांना म्हणजे. खूप तीन चार वर्ष झाले काम करायला तर शेतीसाठी अवजारे पण दिले होते. गठामार्फत तर सगळं त्यांच वि विचारलं तर आता आमच्याकडे पण विजिट राहणार आहे, त्यांचे हे तीन गावाम आम्हाला. ते. तांसैली लंगडे घोटाडी सांगत होते ते.
असस का हम्म.
व्हीझीट राहणार आहे इथं.
त्याच्य काम चालू आहे, का गं ते त्याच्य पण अजून ना.
ते चार दिवसाचे व्हिजिट आहे, सांगत होते, ते कधी येता आमच्याकडे पण सांगता येत नाही.
आपल्याकडे पण विजिटणारा म हम्म.
आमचं गाव तर. आहेच तुमच्याकडे नाही येतील बहुतेक पण आमच्याकडे राहतील सांगतो रंजना मॅडम. तुमचे गावाचे नाव दिले गेलेले येय. तुम्हाला मी कोल करणारच होती पण. आता आपण इथच बोलून घेऊ सांगत होती रंजना मॅडम.
हा.
आ काय काम चालू आहे तुमचं.
काही नाही आता आली मी आताच आली तीन वाजेला लिहायच पण होतं ना मग ते तिथंच बसली होती अंगणवाडी ताईकडे अस सुरेख खान असं आम्ही तिकड ति तिघी चौघी जण तिथंच बसल होत अंगणवाडीत ज
हा
श्रेणी ते काढून दिलं
हा
ह वजन उंचीच
मी पण आज एक अंगणवाडीचे आरोग्य हम्
हम
माझं पण आरोग्य तपासणी होती अंगणवाडीला मी तिथं गेली होती आज हा
झालं मग
हो झालं ते क्लिअर काल एका अंगणवाडीच होतं आज एका अंगणवाडी काय करत आहे
काय नाही आता बसली आहे.
मग तु वडगाव हुन आता आली का?
हा म्हणजे अर्धा तास झाला मला आली येऊन मी म्हजे गोदडी शिवत होती. होते आता माझी गोदडी शिवायची अर्धी बाकी आहे.
असं का
बसली होती, लिहायच पण बाकी आहे पण आता नंतर बसु तेच म्हटलं, गोदडी पूर्ण करून टाकते, म्हणून बसली होती.
हम
हम
पहिले मला कॉल केल होत कमलीचा कॉल आला नंतर धनवते ताईने ल केला मंगरी मसाईने रंजना मॅडमांनी आता शेवट तुमचा नंबर दिला मग लागला
हा
कॉल करून पाहायला गं सोनाली मॅडमांना पण कॉलच नही रिसीव्ह करत आहे ते
हा काहीतरी कामामध्ये असतील सोनाली मॅडम
व्यस्त होत दाखवत होत
हा काय करत असतील ते मॅडम
हम बाईंगं तुमच गावात नाही येणार आहे तेे विजिट ला आमच्याकडे येतील.
हा हा ना आपल्याला मग मनामध्ये विजिट आहे तर आपल्याला मग आपण काय करू काय करू असं वाटतं ना ग
ते मला तर काही नाही पण महिलांचच
हा आपलं तर आपण सांगून देणार पण महिला कस कुठं चालले जातात मग त्यांना सांगायला असं चांगलं मग कि नाही ते ब विजिट आहे तर घरी थांबा असं सांगायला हम्म
हम्म ते पण कधी न सांगता निघून येतात ना कुठे पण कधी पण वजिट अस त्याच्यामुळे आपण पण जास्त महिलांना एक दिवस रोकू शकतो दोन दिवस जास्त दिवस‌ नाही आपल्या पण नाही ऐकणार ते त्यांचं पण असं म्हणजे काम असतं काही ना काही मग ते जर आपण आज येणार हे थांबायचं सांगितलं ते थांबणार आणि जर ते का नाही आल तर मग तिथं पण आपलेला भारी पडते महिलांसोबत
हा ना
तेच मग ज वडगाव ला तुझ्याकडे अजून एक अंगणवाडी आहे का?
दोन आहे माझ्याकडे सगडे तीन आहे, कोडपांडीची एक
हा.
डगावला दोन म्हणून तीन सुरेखाकडे पण तीन आणि माझ्याकडे पण तीन सहा अंगणवाडी आहे. ना आमच्या इकडं
असंय का? मग मोठं गाव आहे ना ते? त्याच
तर मोठंच गाव आहे परत आमचा पाडा म्हणून तर फारच संख्या आहे, आमच्या इकडे.
हम्म जास्त फिरावं लागतं मग. तुझी डबल मेहनत होऊन जाते वडगावला पण कोडपांडरीला. पाडापाड्यात फिरावं लागत. च काय नाही ग तस तुझ बच्चू पण मस्त म्हणजे कीलेर असतात ते श्यामध्ये पण नाहीयेत म्यामध्ये
हा आहे ना आता या महिन्याचे निघाले आहे माझे पण श्यांब चुप.
किती निघालेले?
आता तीन बच्चू आहे माझ्याइकडं इकडच्या पाड्याला. तीन बच्चू श्याम मध्ये निघालेय आता.
निघाले का?
तिदा म्हणजे एक तर माझ्या घरास म्हणजे घराच्या शेजारीच आहे तो मुलगा, पण ना तो त्याच्या बाप मण बेवड्यासारखा आहे ना दारू पितो ना त्याच्यामुळे, त्यांना किती सांगितलं तेची आई घेते काडजी
पण तु त्याच्या बाप काही एवढं काळजी घेत नाही ना, ग त्याच्यामुळे काय एवढं मग ती एकटी बाई पण काय करणार आहे बिचारी तरी मी त्यांना जाऊन सांगतेच तस
ते कस आहे दोघांनी काडजी घ्यायला पाहिजे बच्चूंची आई म्हणून आईच काडजी घेणार, असं नाही ते बच चु म्हणजे वडिलांनी पण घ्यायला पाहिजे आणि आईने पण काळजी घेतली पाहिजे.
मग आपण तस त्यांना स सांगतो सगळं हे करा ते खा खाऊ घाला बाळाला सगळं सांगतो ते करते थ म्हणजे खाऊ घालते पण असं मस्त तरी बच्चूच वजनच नाही वाढत आहे ना?
तसं माझ्याकडे पण एक श्यामच बालक आहे ते म्हणजे अपंग पण आहे आणि मानसिक आणि बौधिक विकास पण नाही हो त्यांचा हालचाली पण नाही करत अशमता आहे तो तर बाळाचं वजन म्हणजे सुरुवातीला वाढत गेलं ना, आता अठरा महिन्याचे कोेणा एकोणावीस महिन्याच बा कड आहे ते आणि चारच किलोच आहे
वापरे चारस किलो?
हा चार किलो पाचशे ग्रॅम तर हा ना वाड नाही आहे पण ते सगड म्हणजे झोपवल का ते झोपनूच राहतं त्या हेच्या तेच्या हालचाली पण नाही करत त्याचा मानसिक विकास नाही होत आहे आणि बौद्धिक विकास पण नाही होत आहे त्या बाळाचं त्याच्यामुळे आणि ते बच्चू म्हणजे कसये तस पडून राहिल का तस पडून राहत ते आई म्हणजे जेव्हा हा आयु चलते त्याला म्हणजे आहार देते. असं पेष्ट करून ते स्तनपान करते
नाही तर त्याच्या त्याच्या काहीच मांगत नाही का तो?
नाही बोलत पण नाही हालचाली पण नाही करत
हा.
हा बौद्धिक मानसिक सगळं म्हणजे
सगळंच आहे मग त्याच्यामुळे
हो. तर कसं आहे म्हणजे ते आता हा त्याचं वजन पण नाही वाढत आहे आता त्याला किती नंदुरबारला पण रेफर केलं होत. नंदुरबारच्या नंतर आम्ही त्याला शाहा दाखल कुलकर्णी मध्ये पण रेफर केलं
हा. तरी काहीच फरक नाही पडला का?
नाही ना येऊन गेले होते तेव्हा थोडं चांगलं वजन होत आता तर खूपच कमी झालं. एका महिन्याच्या आत एक किलो एक किलो वजन घटून गेलं त्या बाळाचं.
हम्म.
आणि तसं पण म्हणजे दोन अजून एक बालक आहे मुलगी आहे ती तिचं पण अठरा सतरा अठरा महिन्यामध्ये आहे ती पण तिचं आता चांगलं वजन वाढत आहे. तिचं पण एवढंच होतं पाच किलो चार किललो असं पण आता अजून थोडं चांगलं आहे.
हा.
चालेल गीता ताई मी तुला नंतर कॉल करते हा हा चालल. का आज मीच पाच करून पर दिली